हॅलो हा काय चाललं हो? हा.
काय नाही. अ आवरलं इतक्यात नाही नाही आत्ता व भांडे घासले. बाथरूम मध्येच घासले पाऊस येतोय ना बाहेर ओलं आहं. हम्म
हा का
सकाळी पाणी भरलं पावसाचं. हम्
हवं का? का ओ पाणी भरत बसल्या तुम्ही?
मग काय करू मग तेच धुण्या भांड्यायला घेता येतना पाणी चांगलं स्व
माजून घेऊन जाणा. हा ना ते गच्चितलं छान स्वच्छ पाणी हा
स्वच्छ पांढर शुभ्र पाणी होतं. नाही आमची गच्ची धुतली. गच्चीत काहीच घाण नाही काही नाही. सगळं झाडेल झुडेलव स्वच्छ पाणी आलं मग तेच ह्या आमच्या बावळ्याने ते बादली ह्याच्या पप्पानी भरून आणली
हा
त्यांनी आंघोळीला घेतली ओतून. आता काय बोलता. त्याला, स्वच्छ होत त्याला कळालंच नाही सांडासात टाकाय मि सांडसात टाकायला भांडे धुवायला धुन धुवायला ठेवलं. तर, ह्याला वाटलं अंघोळीला म्हण त्यांनी घेतलं ओतून.
अहो काल परवाच्या दिवशी मी पाणी भरलं सगळं सगळ्या टाक्या गच्च च भरल्या आणि याच्या यांनी काय केलं ते टाकी धुता धुता काय केलं त्या नळालाच धक्का लावून दिल त्याच्या पाय दिले तर गळ नळ गेला तुटून आणि पाणी वाह त्या ना मला मा असं पाणी म्हटलं परत पाणी आलं का काय? पाहते वरती गच्ची जाऊन तर सगळ पाईपाला टाकीच्या. मी म्हटलं पाणी कसं काय येते म्हणलं असं बळबळबळ आवाज याला लागला. मग पाहिलं तर ते वरती जाऊन पा टाकीचा नळ मस्त पैकी वाहतोय दोन चार बादल्या गेल्या असल. मग तो कॉक बंद केला. नाही तर माझं टाकीतलं पाणी सगळं गेला सगळ टाकीतलं पाणी वाया गेलं.
चालेल चालले हा मी ऐक तिये ते आवाज
हा
हा हॅलो.
हॅलो हॅलो हॅलो हा
हा आता चालू झालं त्याचा फोन त्याच्या फोन ला प्रॉब्लेम येतोय थोडा हम्म.
तेच मग मी म्हटलं की काय चाललं काही नाही. काय म्हणलं काय काही आल्या नाही काही नाही चक्कर मारली नाही.
आजच सकाळी तशीच तसेच गेली पावसात योगाला पावसात गेले ओढणी घेऊन म्हणले याला लागल छ त्री कचरा टाकायला पण छत्री नाही नेहत. ओढणी नेली कॉटनची बारीक होता तिकडे गेल्यावर लई जोरात पाऊस आला बाबा. बारीक थोड झाल्यावर बाहेर आलं तरी भिजले मी घ ओढणी घेऊन आले. हम्म
काही आल्या आणि इकडं यायचं ना म्हटले एखादी चक्कर मारायची.
पावसाचं कुठे येवो पावसाचं पावसाचं काम आवरत काई नाई.
हा ना चिकचिक चिक वेळ तर असा भर भर जातो का काही विचारायला
हम.
आणि नंतर दुपारून अशी थंडी वाचतीय का काय विचारायला नको. माझं अजून धुनं राहिल ते राहिलय.
हो का.
थंडी पाई मला ते पाण्यात हात घालात का थंडगार पाणी झालं नाही तर पाणी उनळायचं गरम. आता थंडगर झालंय.
हेच आता ते मी फोन मध्ये मीशोवरर पाहत होते एक साडी खूप सुंदर आहे हिरवी. हिरवी ये बना.
कलर आवडतो का हिवा कलर.
नाही नाही हिरवी आहे पण त्याच्यावर. ते ब्रे अ ह्यची नसती का ओप प्रिंट बॉर्डर आहे त्याला गुलाबी. गोल्डन अशी बॉर्डर आहे सेट आणि मध्ये ना ते राजस्थानी वर्क नस. का तसं आहे डिझाईन. जाककोड जाकोड का काही नाव आहे बनारसी जाकोड असं नाव आहे. मी सज पाहा लागले मला हिवी आवडायच नाही. डिझाईन चांगले असले तर सगळे आडती मला तसं काही नाही.
कलर आ भी लाल कलरची. नाही मी लाल कलरची साडी मागवली होती ब ते. हां.
म्हंटलं वक चर्च. तर म्हटलं अ चारशे अठ्ठ्यांशी. पाचशे रुपये धारा बारा रुपये कमी पाचशेला म्हणजे ते आपण हे करेस तर. पाचशेलाच एक हा म्हंटलं. छान आहे म्हटलं महालक्ष्मीला बघाव का काय आता मा स्क्रीनशॉट काढून. पाठवते.
अहो मी लाल कलरची मोठी बॉर्डरची मध्ये बुट्टा. आणि पदर ना त्याचा पैठणीचा पदर कसा असतो.
हम्म हम्म.
साडीचा तस साडी आणली घेतली याचा पप्पा. काय मला म्हण जस काही शालपांगरली म्हणे. न मला असे नाव ठेवतून का लालभुंगा घेतला आणि काय लाल लाल दिस. त येन घाण दिसती येन लाल मिरची दिसती. काही नको घेऊ म्हणे ती परत वापस करून टाकली.
नाही मी आता तुम्हाला टाकला त्याचचा स्क्रीनशॉट टाक.
अ लालच कलर काय आवडतो म्हणे तुला. आता माझ्याकडे लाल कलरच्या साड्या नाही म्हणून मी ती लाल घेतली. तर कसलं काय वई. असे नाव ठेवायला लागले दोघोचे दोघं मग मी वापस करून टाकली म्हणले जाऊ देव्हा ह नाव बाकीचेी नाव ठेव त्या नाव पैठणी मु्यासारख कनस्तकनचे तोता अशी रेशी ह सारखं. तेवढंच होतं आणि भरलेला पद हम्म.
ते आता.
हा ना.
आणि, एक आनारकली पाहिली. अ, पण बाई ती प्रत्यक्षात माझ्या पाया मला नाही येत ती, खाली पायापर्यंत नसती ती. अनारकरी वन्स.
अरे ये, तो पेन पडल्यावर तुटणार नाही का? हे पुरं बी अजीबात ऐकत नाही बाई.
आणारकरी ग्रे आन मध्ये, पण छान आहे साडे तीनशेला फुल साईज हेय, पण प्रत्यक्षात ना माझ्या हाईटला नसतं वो ते.
हा तुम्ही मला ती येची साडी टाकली होती, ती अशी बांधणी टाईप सग्या, मिक्स कलर होते. छान होती ती, हाव आपण असत ते अशे याच्यामध्ये, पान आणि प्रत्यक्ष पाण्यामध्ये खूप फरक राहतो आव. कपडा आपल्याला कळत नाही, याच्यावर आणि तो कपडा वेगळाच निघतो. दोन- चार साड्यांमध्ये फसले मी, असा बोर कपडा निघतो, मग त्याच्यापेक्षा याच्या पप्पा पपा म्हणता, की प्रत्यक्षात जाऊनच घेतलेलं बरं म्हणंता.
आहे तसं आमच्या इथ, सेल ते हिच्याकडं ते, अ हम्म काय? काय ते कोपऱ्यातलं नाव आहे काय रे ते पियुष? आपण ते इथं जातो ते. आपलं बा, हा.
मानसी.
मानसीच बंद झालं तिचं, तिचं बंद झालं दुकान, ते नाही दुसरं. तपसर, तिथं काय आहे ना ते.
हां.
तपश्चर्य का आहे बघा, त्याच असंच काही म्हण, नाव नाही लक्षात. तिथं आहे तिच्याकडं, पण मी गेले नाही वेगळे घ्यायचं नाही म्हणून उघ डोकेला ताप. नको, साडी आहे ते आता चांगले असत.
तिथ आणि हेच्यातच, गौरी-गणपतीलाच घेऊ. दोघी जणी घेऊ, म्हणजे मंग दोघींच्या साड्यां नेसवले जाते.
हम्म.
महालक्ष्मीऍड.
तेच ना मी आता एक पाहिली ही, तुम्हाला टाकला मी फोटो, स्क्रीनशॉट. जरा वेळानी पाहा, पण बाई प्रत्यक्षात काही यायचं काय माहितीय, मिशोवर आहे हे, छान वाटतेय मला. पण प्रत्यक्षात काय माहिती अशी, असं रेग्युलर आपण कधी पण घालू शकतो.
नाही ना, तसेच पाहिजे आणि ड्रायकलिंगच्या नाही पाहिजे. ड्रायकलिंगला लई पैसे जातात, चार- चारशे, अन पाच- पाचशे रुपये, आणि मग ते धुवायला जमत घरी. हा ना.
लगे टाकली मी, शॅम्पू मध्ये काही असं ब, हे करून पाण्यात अलगत सुकवलं.
घरी धुतल्या का कलर जातो.
कलर जातो, हा मी धुतली बाई ती तुमच्या बरोबर पोपटी तुमची आणि ती रेशमी माझी निळी. तुमची पोपटी मा, गुलाबी बॉर्डर माझी पण नाही का निळी, आकाशी. मी धुतली त्याला आण लई घामाचा वास येत होता घामाने ओलं झालत ते घाम आला होत मला ते देवीला गेलतो त्या थोडा गेला जाऊ द्या मरु दे घालून घ्यायच मरुदे तीकड काय करायचे
हा पण छान आहे ती मथ मला ती आवडतीच साडी, मी आता हेला घातली होती ना हेच्या त्या कशाला का साखरपुड्याला घातली होती पहा.
हा हा, आता एक पिवळी पाहिली बघा, छान हे ती पण, चारशे बहात्तरला आहे. मिशोवरच आहे, चारशे बहात्तरला मस्त साडी हे. अ डिझाईन पण छान आहे बारीक, बघू आता ह्याच्ये प प्पा म्हणतील तुला लय रीकामी उद्योग आहे, म्हणून गप बसते.
नाही ना म तशेच ओरडता एवढं खंडभव साड्या म्हणे त्या नेस म्हणे आता.
पहा हे पण टाकते आता बघा मी दुसरं मिशोवर.
हा हा, म बघल मंग.
मला आसं वाटत मागवाव आपण ते हे लाईक केलं ना, तेजा लगे रेट वाढून जातो आहो, हम्म ते लई शहाने आशे करतात.
ते शहाने आहे ते हुशार आहे एकाने काही घेतलं का मंग दुसऱ्या वेळी पहाची वेळ आली का तेच्या वर रेट वेगळे दाखवतात.
हम्म,
लई चालू राहता ते बी.
हेच्या पप्पाला दोनदा तीनदा तसच झालं रात्रीच त्यांनी बुक केलं, आण सकाळी पाहिलं त त्याचा रेट वेगळाच दाखवला. जिथं हाजाराची वस्तू हे ना तिथं तीन हाजाराची दाखवता. एकदा दोनदा त म्हणे तुमचं कॅन्सल झालं म्हणे प्रोडक
टा फोडायचे काम आहे ते सोलरचं काम आहे ना शेजारी हा आहे.
त मंग ग नंतर म्हने कॅन्सल केल म्हने मी माझी ऑर्डर दिली ना मला ती पाहिजे म्हणे, मला दूस दुसरं तिसरं नई लागत म्हणे माझ माझं ऑर्डर केलेलं द्या म्हणे नाही त कंप्लेनच करतो. चांगलं हेच रेड चिपच बुट आहे हजार आ किती पंधराशेला त नंतर तिथ साडेतीन हजार रुपये झाले होते. म्हणे कशाला टाकता म्हणे मंग तुम्ही आसं? आशे बोलले होते. कमी आपण म्हणजे मस्त लेट करतो ना ओ मंग आपल मुड ऑफ हून जातो, म्हणजे लोकाला फसवायचे कामच आहे का नाही?
हो ना.
आसं नाही करायला पाहिजे ना म जे रेट हाय तेच टाका ना तुम्ही, एकदा वेगळं एकदा वेगळं कशाला करा लोक म फसतान बिचारे यायचे आणि घेत ता आशे नाही आण म लोकांना मुड ऑफ होतो. कशाला करावं तसं? अजून काय चाललं? मजेत हे का बाकीचे?
बाकी सगळं मजेत, योगा बिगा झाला, घरी आले स्वयपाक केला, धुन गेले, भांडे केले, आता आराम बसले. थोडं म हे म्हणे हे कर ते कर कुठं जमतय. दुपारी थंडी वाजती.
नाही बाई मला तुम्हाला सांगते का मला ते धुन धुवायच म्हटलं ना कंटाळा ये तो ये म्हणलं आता काय करा? काय करा? म्हणलं आता यांच्याशी बोला दोन मिनट. मग धुण धुवाव म्हटलट मग जेवण मग जेवण केलं हो का अशी झोपे ती अशी झोपे त काल तसच झाल. मी जेवण केलं आणि कुठं डुलकी लागली मला तर पत्ता लागला. म्हटलं जाऊ दे बाबा आता.
नाही आमच्या इथे आले मी पण झोपले होती नंतर उठ हे लोक दो शाळेत घेत गेला हा पण थंडी वा असते त्यांच्या गाडीत बसून हा म्हण मी जातो मला. म ट्युशन ला सुट्टी झाली ना पाऊस. किती होता? त्याला म्हटलं जॅकेट घेऊन ये बाबा आता तू.
हां.
त पावसाच भिजतो ना मग तो.
नाहीत काय नाही? हो डोकं भिजलं ना मग सर्दी होती सर्दी झाली का मग. ताप येतो तापा आला का मग हात पायाक दुखता हात पायाक दुखायला लागले तर मग गप् ख बसाव लागत आणि लवकर जाता जात नाही बा सर्ती मला खूप कंटाळ त्या सर्दीचा.
सर्दी झाली बा आमच्या इथ सगळ्यांना मी तरी आज भिजले पावसात सकाळी झाल परत. पाणी आणलं ते पण पावसात पावसात आले. तिथ बघ त्या बॉक्स म हेल्मेट घालाय म्हटल घाल
त्याच्याने ताप येतो मग सर्दी जाम झाली का?
हम्म हम् बरोबर आहे.
डोकं दुखतं ते दुखतंना नाक गळायला लागतं नाक गळायला.
ह्याच्यातले ते चांगले रोल आणि.